मोस्खास.
नमस्कार, नमस्कार. काय, काय, चाललंय?
काय, पाऊस जोरात पडा लागलाय. त्यामुळं का नाही. आता, आज जरा तुम्हाला, कोळंबीची भजी काय ती का नाही. जरा सांगतो तुम्हाला. पाऊस जोरात चालूयाय. कोळंबीची भजी एक नवीन एक आत्ता कनाय
हा, हा, हा, हा. कोळंबीची ह नवीन, नवीन, नवीनच काढलीय वाटतं.
हा, कोळिंबी असते का नाही? ती काय करायच माहितीय का? आं तिचे मं भजी तयार करता येतात. आता ती कस असतय. तुम्हाला सांग गतो. अतिशय कोळिंबीची भजी, च ब तीशी म्हणजे भजी बनवल्यानंतर कुरकुरी आणि खुसखुशीत होत्या ती. आता काय लागतय, तुम्हाला सांगतो. कोळिंबी घ्यायची. काय एक तप, एक- एक कप कोळिंबी घेतली का नाही. एक - दोन कप कोळिंबी काढून घ्यायची. स्वच्छ करायची. लहान तुकड करून. काय? परत ते आपला हारबरीची डाळ असती का नाही, त्याचं बेसन पीट आप
ह, ह. पण ते कोळंबीत कशी अशी, मोठी साईज घ्यायची का बारी साईज घ्यायची. कारण त्याच्यात, बारीक- मोठठी असं दोन साईज असत्याती.
हा, त्यातले त्यात, मिडियम घ्यायची हो. म्हणजे भजी बनवताना जरा थोडसं, अ कांद्यासारखं जरा त्याज्यात अर्क व्हावा त्या पद्धतीने करायच ते.
हम् हम हम हं.
मग आता त्यात काय करायचं माहितीय का एक ते चार ते पाच आपलं हे असते का नाही. तुमचं बेसनपीठ. मोठ चमचा असतेेत का नाही ज एक वाटी आपली.. एक दोन तीन वाट्या घ्यायच्या हा परत तांदळाच आपलं पीठ असते का नाही.
हम्म.
तांदळाच पिठ बी जरा एक दोन वाट्या घ्यायच्या म्हणजे ह्या दोन वाट्या त्या दोन वाट्या. म्हणजे टोटल चार वाट्या होत्या त्या हा आता. तांदळाचं पीठ कशसाठी घ्यायचं तर ते का नाही थोडस का नाहीय. कुरकुरीत भजी जरा होते ते दार दजारै सर आणि का अंदाय का नाही. को कोळंबी साधारणतः एक दोन कापा दोन वाट्यात बसेल तवडीओ.
दोन वाटेेत म्हणजे किती अंदाजे दोन वाटे म्हणजे आणताना विकत किती आहे नाहीे. सध होते ना त्या ह्याला म्हणताना दोन वाटी म्हणताय.
पावशेअर आणली तरी चालते की.
वॉशर मध्ये होणार नाही कारण ते सोलूनच ती ज होणार. पाव किलो मध्ये. कमी होत ते कारण कोळंबी काय ते हे करून देत. नाहीत ना साप करून देत नाहीत त्यामुळे ते ब असताना ज्यादा भरतीन प्रत्यक्षात कमी ह होत ते
ओके पण तिथनं घेताना सोलून का नाही पावसर भरय सहान आहेच हो.
हा हा हा हा हा.
आणि कांदा घ्यायचा तो एक काय कांदा. आ जरा चिरून घ्यायचा व्यवस्थित बारीक परत आले लसणाची पेस्ट घ्यायची.
हा
एक दोन चमच घ्यायच कांदा जरा बारीक चिरायचा जरा पेस्ट केल्या गेत.
या किती घ्यायचे. दोन तीन.
कांा घ्यायचा एक घ्यायचा एक करदा
एक कांदाा पण आपण हे जास्त पीठ घेतलंय ना. दोन दोन वाटे पीठ घेतलंय म्हटलेवढं ते.
का कदा पेस्ट करायचीेओ कांदी जी.
पेस्ट करायची मी म्हटलं बारीकशी कराय.
नाही नाही नाही का अदाा पेस्ट करायची परत आले लसणाची पेस्ट करायची. एक एक चमचा हिरवी मिरची बारीक चिरून घ्यायची. परत कोथिंबीर आहे का नाही ते साधारणतः एक एक चार पाच या्यायच्या त्याचे तुकडं केले तर एक एक दहा बारा तुकडं होते ते बारीक.
हम् हम्म हम मेझुण तिन घ्ायचाय.
हा कोथिंबीर घ्यायची जरा बारीक चिरलेली.
हम्म
आता मसाला तुम्हाला जर म्हटला तर ते हळदी मीठ आपले लागतेच एक परत हा दोन. चमच मुक्काा जराा घ्यायचा जराा तिखटाचा.
हां.
एक चमचा लाल मिरचीचं तिकड घ्यायच आणि अ अर्धा चमचा किंवा एक चमचा गरम मसाला जे आपण अ नॉनव्हेजला वापरतो त्यो. हा लिंबोचा लिंबोचा त एक अर्धी पुड घ्यायची अर्धी पुड घेतली
हा.
हा परच मिठ घ्याच ते जरा थोडस तुम्हाला टेस्ट बघायचं ते कससस पीठ झालंय तसं.
हां हां हा.
आणि तेल लागतंय आपल्याला ताळायसाठी. तेल साधारणतः भ भज्याला तेल तळाला लागणार साधारणतः एक चार पास होतय तेवढ चा र पाळ्यात निघतय ते हा आता त्यात काय करायचं तुम्हाला सांगतो ते कोळिंबी हाय क नाही ती पहिल्यांदा काय करायचं स्व च धुवून काढलेल लिंबू असते का नाही लिंबूचा रस लावायचा. त्याला आणि थोडसं बाजूला ठेवायचं ते. हा ह मॅगनेट नाही नुसत तेलात हळगव ते थोडसं हा लिंबू करून ठेवा. नाही बाहेर ठेवायं नॉर्मल टेम्परेचरलाच.
नॉर्मल टेम्परेचरलाच ठेवायचं काय हा हा कारण आपण कसं म मटन किंवा बाकीच काही केलं तर ते फ्रीज मध्ये ठेवतो ना ते. तेला हे करून मसाला लावून वगैरे असं तसं नाही ना?
जसं मट णाला आपण हळद, मिट लावतो क नाय तसं हळद, मीठ लावून क नाय ते जरा एका बाजूला ठेवायचं. आता त्यानंतर काय करायचं एक बारकं हे असतय क नाय पातेलं
हम्म.
त्या पातल्यात त्यो थोडस कांद्याची म्हणजे आपलं हे झालेलं. पेस्ट केलेली परत दुसरा हा दुसरा एक कांदा अर्धा जोरा बारीक तुकडं करून हिरवी मिरची. कोथिंबीर, आल्लं, लसून पेस्ट सगळं एकत्र कारयचं परत. म्हणजे जशी पेस्ट केलीया कनाय आपण कांद्याची हिरवी व्या मिरचीची कोत हा आल्लं, लसची ती एकत्र करायची हा तर परत काय करायचं एक पाच दहा मिनटानं काय करायचं त्यात गरम मसाला आणि ते जी मॅग्नेट केलेली कोळिंबी आहे कनाय
हम्म.
ते तेज्यात टाकायची परत तुमचं थोडासा बुक्क का गरम मसाला, लाल तिखट हाय कनाय आपलं चटणी. ती टाकायची हा त्यानंतर काय करायचं अं सगळं. अ ते एका बाजूला ठेवायचं आणि त्यात परत काय करायचं बेसन आणि तांदळाचं पीठ आहे कनाय
हम्म.
ते एकत्र एक एक घोटण करायच एक सारखं करायचं. जीव झालं पाहिजे, बेसन आणि तांदूळ गीटळ्या झाल्या नाही पाहिजेत बेसनाच्या.
हम्म हम् हम्म हम्.
तांदळाच्या होत नाहीत्या पण बेसनाच्या थोड्या गिटळ्या राहत्या त्या पण ते पूर्णपणे अ हातात भ भजी तयार होईल असं ते बेसन तयार करायचं. आणि त्यानंत तर काय करायचं थोडसं त्यात अ अ भज्याच्या रूपांतरीत होईल एवढं थोडंस त्या प्रमाणात पाणी घ्यायचं.
पाणी हा हा.
कारण अ आपण काय करणार आहे, ते सगळं कांदा पेस्ट परत आल्लं, लसणाची पेस्ट सगळं त्याच्यात एक एकत्र घालणार हाय हा त्यामुळं काय होतंय कांदा ज्यावेळी त्यात घाललं त्यावेळी ज्यावेळी ताळणार त्यावेळी कांद्याला पाणी सुटतं ना? हा त्यामुळं ते पाणी लय घालायचं नाही कारण ते पिठामुळ ते मॅच मिक्सअप होतंय.
पण आता त्या दोन आ दोन तीन वाट्या हाय कणी आपण घेणार आहे पिट अन हे त्याला एक कांदा म्हणजे कमीच पडणार आहे कांदा त्याला ज्यादा का ते एकच कांदा बास होतंय नसतय काय हा हा हा
लसणाची पेस्टचं ते त्याचा फ्लेवर चांगला असतोय. कांदा जर घातला घातला कणी जास्ती तर ते जरा थोडसं गोड लागतं.
गोड हा हां हां हां
घालायचं नसतय लय ते आता त्यात काय करायचं तर आपण कढईत तेल केलेलं असतयं कणे एक चार एक चार चमच टाकलेलं
हम्म.
हॅलो चार चमच टाकलं चार चमच टाकलेल असतयं कणेय
हां.
ते चार चमच्यामध्ये परत बारीक मंद अरचेवर जरा थोडसं ते गरम करून घ्यायचं तेल हा म्हणजे मे मी मडियम म प ठेवायची. त्यानंतर ते सगळं मिक्सन झालेलं जे आहेत. तेज ते छोटे छोटे छोटे गळी भ भाज्याचे गोळे तयार करायचे आप आपण जसं अं मुटका करतो का नाही हा एकसारखे करून घ्यायचे आणि थोडंसं ब गरम झालेलं तेलात जरा थोडस एखादं सुरुवातीला एखादा भजी सोडून द्यायचा म्हणजे त्या ह्याचा कोळंबीचा मग ते ते लक्षात येतय आपल्याला. थोडंस सोनेरी किंवा लाल होईपर्यंत आपलं व अ म्या कुरकुरीत अ होई पर्यंत ते भाजयचं ते काढून बघायचं थोडीशी टेस्ट करायची. ते परत ते तळलेल एकच भजी कारण तेज्यात हळद मीठ कशी झाल्या
लागले काय ते हा टेस्ट काय केले पाहिजे हा घालता येत. ते जादा परत हा.
ते बाकीचं परत त्या पद्धतीनं तुम्ही हळू हळू हळू परत ते अ थोडस चार चार भजी
कोळंबी कोळंबीच बारीक तुकड घालूनच त्यात हे करायचे ना.
हा कोळिंबीच बारीक तुकड घालायच सोललेल जी असते का नाही कोळंबी.
हम्म हम्म हम्म हम्म हम्म हम्म हम्म
चांगल होत ते त्याच्यात परत त्या तळून झालेल तळून झालेल नाही तळल्यानंतर कोळंबीच कस होत एकदम अस अ जस भजी कुडकुडीत होत का नाही तशी ती कोळिंबी होते. आणि त्याच्यावर परत आणि हा तुम्ही मॅग्नेट केलेले असते ना त्याला परत. पहिल ते आपल हिला लावलेला असत तुमच लिंबू लावलेला असतोय परत तुमच आलं लसणाची पेस्ट असत्या. परत कोथिंबीर असत्या त्यामुळे ती एकदम टेस्टी लागत्या.
टेस्टी लागते हा हा ह
ते भजी तळून झाली का नाही ते काढायची एका बाजूला. आणि त्याबरोबर ते तुमच टॅमॅटो सॉस असत की नाही
टमॅटो साॉस हा हा हा हा
टॅमॅटो सॉसमध्ये ते हे करायचे खाताना ते त्याच्याबरोबर थोडास त्याचा जायका घ्यायचा टा टमॅटो ह्याचा
अस अस गुरु हा हा हा हा
आणि त्याच ब तिकटचा असल्यामुळ हे खायला बी एकदम अस टेस्टी लागत. आणि हा आणि व्यवस्थित तळल का नाही तुम्ही की परत तुम्ही म्हणजे आता जेवढ केल त्याच्या डबल खाल. परत अस एकदा ती ती चव लागली की
काही काही वेळा आहे का नाही, आता ते कोळंबी बारीक करण्यापेक्षा डायरेक्ट अखंड ती कोळंबी जर त्याच्यात टाकली आणि आपण कसे मिरची भजी वगैरे करतो का नाही, तस जर केल तर ते सुद्धा छान लागेल की.
नाही छान लागल तस पण ते काय होते काय काही काही वेळा ते भे ब ब शिजत नाही ना व्यवस्थित.
ह ह ह ह कोळंबी काही मऊ असते त्यामुळे उष्णतेने लगेच हे होते म्हणा फ्राय होतय ते. पण आपण जशी मिरची भजी करतो तस ते पण ते हे होईल छान. म्हणजे तुम्ही सांगितलेली तर एकदम हेच आहे. पण हे सुद्धा अस एकदम छान होईल त्याला.
तुमच्या पद्धतिन फक्त हे अ थोडस त्याच्यामध्ये काय कराव लागत माहीत आहे आलं लसणाची पेस्ट आणि तुमचं हे आहे ना अ लिंबू आहे ना लिंबू लावायचा. म्हणजे जरा त्याला त्या स्पायसी चव चांगली लागते.
हा म्हणजे जरासा आणि थोडस हे होत
हो अशा पद्धतीने हे आहे. पाऊस पडतोय जरा करून बघा चांगली लागते.
करूया करतो करतो ह ओके सांगितल्या बद्दल थँक्यू ओके.